हा अरे ते तू म्हणणार नव्हतस का ते सिरीज आहे काय बघ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
टी टीच यू लेसन अस कायतर नाव होतं तिचं.
हां ती नवीन आलेली वय.
हा हां तीच की.
हम्म हा बोल कीमत तेजा ती बघणास का तू हाय चांगलंय
काय काय विषय आहे नेमका?
हे बघ टोटल तर इथे तर दहा एपिसोड आहे सिरीजचा लय काय मोठं नाही ते एक-एक तासाचा आहे. काय विषय सांगितला त्यात आता? एक हे आहे रे म्हणजे कशी एज्युकेशन सिस्टम असत्या
हा.
एज्युकेशन सिस्टम कशी असली पाहिजे ह्याज्यावर आहे कशा विषय दाखवला आहे जिगवी हिरोची अ हे दाखवल्या हिरोईन बायको.
हां.
एक असतं टीचर आणि टीचर असल्या मग काय होते तुला एक दिवस. त्या वर्गात जी पोरगं असते त्यास हे घेत असते रे नको ते औषध घेत असते आणि ती तिला गावते. मग ती कुणाला न सांगता काय करते त्याला काय म्हणत्या तू हे सोडून दे मी कुणाला सांगत नाही. हे त्या भीतीच्या पायी तिला मारते.
हा हा हा.
आणि मग ते काय शिवते त्यानंतर तिजे म्हणजे त्या हिरोईन ते जे वडील दाखवले ते असते तिथला मंत्री
हा.
एज्युकेशन मंत्री होते म त्यो त्याचा बाबा. एज्युकेशन मंत्री यो होती तिचा नवरा म्हणजे काय करते तिचा बाबा एक ब्युरो चालू करते.
हम्म कळालं
म्हणजे काय की आता एक अशी टीम असणार जी की प्रत्येक शाळेत जाणार
हा
तिथं काय तर प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करणार आणि येणार मग त्यात कसा विषय असतो त्यो मंत्री त्यानंतर तो हिरो त्या बरोबर आणि साईड कॅरेक्टर दोन आहेत ती दाखवली ही एवढ्यांची टीम असते आणि हिरो कस असते हिरो असते त्यो हा तिथल्या आर्मीला असतो काहीतरी त्यामुळ त्याकड ताकद असते फिजिकली पॉवर जास्त असत्या त्याला असं हरवणार कोण नसते मग कसा विषय होते मग प्रत तेक दहा एपिसोडला ह्यांनी दहा शाळा कवर केल्यात असा विषयकेला हा आणि प्रत्येक असं नाही की प्रत्येक शाळेत त्यांनी एकच प्रॉब्लेम दाखवलाय तर समज पहिल्या शाळेत गेल्या तर पहिल्या शाळेत बुली बुली करत्यात माहीते का म्हणजे एकमेकाला पिडणं म्हनजे एखाद्या पोरग्याला टार्गेट करणं
त्रास देने हम्म
हा त्रास म त्याच्यावर त्यांनी कसा उपाय काढला हे दाखवल मग दुसऱ्या हेज्यायात गेलीत मग तिथं असं दाखवली की अशी टीमा असतात मोठ्या, मोठ्या पोरांच्या गँंग
हा
मग त्या गँंगमधीत सगळीच बाद नसत्यात मोजकीच असत्यात जी पूर्ण बाद करत असत्यात त्यांना कसं त्यांनी नीट केलं सगळं दाखवल मा आस नाहीकि ते नुसत पोरान वरचं आहे
हा
म्हणजे त्या मुळ ते कसं ते एक, एक टीचर पण असतात बघ जे की पैसे खात असत्यात मार्कांनसाठी
हम्म
असं जे असतात त्यांना पण त्यात दाखवले की कसं हे करतात जाऊन म्हणजे त्यांना बाहेर काढले रे की जेे आसी, आसी‌ घेतात त्यांना कामावरून काढून टाकणे तेन असं त्यानंतर पॅरेंटच्या ब पेरेंट्स पण आहेत की नाही त्यांच्या बाबतीत पण त्यांनी भारी पॉईंट दाखवला त्यात ते तू त्या ह्याच्यात बघ तो कमीत कमी पाचवा एपिसोड असलं आणि मग असं करत करत ती जाती आटव्या आठव्या एपिसोडला गेल्यावर कणी जेन तिच्या बाय कोला मारल्याल असते
हा
ते तिथं दाखवली म ती नाटकी करते पहिल्यांदा साध वागण्याची ते ना असं सगळं काय काय करते खरं नाही मग तरी ती सुधरत नाही हा त्याच्या आधी ती हे दाखवली अठरा वर्षाच्या खालची जी पोर असत्यात
हा
त्यांच्या इथं पण कस अवघड असते म्हणजे त्यांना मायनर असल्यामुळे काही करू शकत नाही ती कशी त्यांची केस सॉल्व करत्यात ते पण आहे आणि म हा जसं मी सांगायलतो तुला म ते सा सुधारलेला दाखवले पण ते सुधरल्याल नसते त्याला नुसत त्यातन बाहेरच असतय त्यांच्या नजरेतनं आणि नजरेतन बाहेर आले ती परत सगळं ते ज चालू करते ते म्हणजे त्याला औषधआण जा तस ते एक ग बस
काय सगळं ते पसरोस्तवर आणि एकदा पसरल्यानंतर महिला परत पकडतात. असं हाय रे म्हणजे कस आहे ते सगळी एज्युकेशन सिस्टमवर बनवली त्यांनी.
असं हाय व्हय.
बाकी काय नाही म्हणजे तसं एज्युकेशन सिस्टम पाहिजे रियालिटीमध्ये. कारण त्यात शिक्षकांना पण वाचवलं जाते, विद्यार्थी पण सुधारले जात्यात. आणि पेरेंट्स हे असत्यात त्यांना पण हे केलं जातंय.
म्हणजे भा-भारी हाय म्हण
सिरीज भारी आहे. इंस्टावर मधी लई चाललेली.
तू काय नेटफ्लिक्सला बघितलस का?
नाही आपलं नेहमीच ॲप.
हा हा ते होय. मी पण नाही केलते सोड.
मी खरं हिंदीत बघितलेली होय.
हम्म, हम्म. मी कुठली बघितली बरं होय ते हिजी होती सोडं इंग्लिश होत ती हिंदी डबिंग होती नेटफ्लिक्सला.
बरं.
त्याला मग काय त्यात काय विषय हाय जो मेन हिरो आहे तो आधी दाखवलाय जेलमध्ये.
हा.
त्याबद्दल याला मारल्याबद्दल असा विषय आहे. मग हे चार वर्ष तो किती पाच वर्ष जेलमध्ये असतोय. मग पाच वर्षांनंतर तीची मैत्रीण एक फोटो घेऊन येत्या. त्या फोटोमध्ये काय असतंय ती म्हणजे त्यो फोटो असतोय ती तिज्या त्या तिघी मैत्रिणींचा ज्या फिराय गेलेल्या असत्यात बाहेर.
हा.
तो मध्ये त्याला गालावर पण असंच सेम चिन्ह असतंय जे तेज्या पोरग्याच्या गालावर होत ते. पण हेन हिरोनं म्हणजे त्या हिरोनं त्याच्या मुलाला मारायला पण तेज्या खोट अप घेऊन त्यो आत गेलेला असतोय, मग तो फोटो दाखवल्यावर मग काय होतंय तो सांगतोय त्या ह्याला, जो मेन असतोय की नई आपल्या जेलचा
बर.
त्याला सांगतोय, मग ते पण तेजा
हा.
पहिला मित्र मग ती दोघं ह्याला बाहेर काढत्यात. ह्याला बाहेर घडल्यानंतर हे असंच हे म्हणजे हुडकाय जात्यात कोणी काय केलंय त्यानंतर असते कनई फोटो घेऊन आलेली तिचा अनेक मित्र असतोय. श्रीमंत असतोय त्यो मग तिच्याबरोबर आता हे करतो तोच तीझी साथ देतोय हुडकायसाठी. आणि मग शेवटला काय हुतय की ह्योच हे निघतोय म्हणजे तिचा मित्र आहे कनई
हा.
तोच हे अ निळ किडनॅपर निघालेला असतोय. तेनच तेज्या पोरग्याला तिथनं किडनॅप केलेलं असतंय आणि त्या जागी दुसरं पोरग ठेवलेलं असतंय आणि त्याला मारलेला हा शेवट-शेवटला सगळी स्टोरी फिरते. कधी
बर ठीक आहे काय विषय नाही आणि कुठली हाय का?
एक आहे की रिचर म्हणून हाय.
काय आहे त्यात?
त्यात काय असेच की सगळ्या केस सॉल्व करतेल्या, त्याच्या भावाला मारलेला असतंय ना. त्यो काय आर्मी रिटायर्ड असतोय सोड. आणि त्याचा भाऊ पण ह्याच्यात असतोय, आर्मीमध्येच असतोय. आणि केस कुठली तरी सॉल्व करायसाठी आलेला असतो‌य त्यो एका दुसऱ्या शहरात. आणि तिथं मत तेला मारत्यात मग त्यावरन पुढं सगळी इन्व्हेस्टिगेशन चालू होत्या. मग तिथली लोकल, लोकल पुलीस त्याला पकडतात. कारण तेचा ते म्हणजे जे जेचा खून झालाय की नाही तेज्या भावालाच पकडत्यात, कारण त्यो तसाच दिसत असतोय नाही.
हा.
जसं लोकांनी सांगितलेलं असतंय, असं असं वर्णन हाय.
हा, हा.
मग पोलीस हेला आधी पकडत्याण, मग सिद्ध होतय की हेन काय कराय नाही, मग ह्यो बाहेर पडतोय. त्यो आणि मग तिथली लोकल पोलीस मिळून त्याला हे करत्यात, अ केस सॉल्व्ह करतेत. ती म्हणजे असं तीन पार्ट आहेत सोड तेज. एक सीझनला सहा सहा एपिसोड आहेत.
हा, हा. बर आणि तुला कुठल्या आवडत्यात नेमक्या?
मला हेच्या अशा क्राईमच्या एक आवडत्यात.
बरं.
त्यानंतर भूतांच्या एक
भुताच्या आवडत्यात?
हा हॉररमध्ये.
हा
त्या जास्त बघतोय आणि आप आपल्या कुठल्या बर अशा हेज्या रे थ्रिलरमध्ये.
हा, हा.
कॉमेडी पण आवडत्यात.
मला म्हणलं अस मला जास्त कोणी ज्यामध्ये ट्विस्ट असला पाहिजे बघ काहीतरी.
ट्वीस्ट होय.
हा.
आपल्या हा तसं साऊथ, साऊथ मुवीज भारी असत्यात.
हा, हा.
त्यामध्ये असते ट्विस्ट शेवटला सगळी स्टोरी बदलतीया.
हा हा. ते हि बघितलायस तू विक हिरो बघितलायस?
वी हा, हा, हा. कळाला माहित आहे बघितलाय. दोन-दोन सीझन आहेत ना तेज.
हा ते कायतरी फायटिंग आहे ना त्यात.
हा मी आधी बघितली होती फायटिंग वरून आहे सोड. बाहेरचे हजे आपली कोरियन का कुठली तरी हाय.
म्हणजे ती काहीतरी पहिल्यांदा ती एवढं ताकत नसत्या तेज्याकडं खरं त्या मित्राकडन शिकतय सगळं.
अस कायतरी ते विषय
ते हेच्यावरनच हाय स्कूलवरनच हाय सगळं.
बोलिंग बोलिंग म्हणुनच हाय.
हा हा त्यावरूनच आहे
हा माहिती आहे.
आणि कुठली बर?
चांगली वाटली सायटिंग आणि, जरा चांगली वाटते.
हा त्या ठराविक आहेत, बाकीच्या कुठल्या नाहीता.
होय.
इंडियाच्या त्यामध्ये ते जास्तच दाकीवत्यात.
हम्म, ती ओव्हरसाईट असते.
वर व्हाईचं.
आणि म्हणलास तर,
मी अशा कुठल्याही बगिल्या नाहीत. आपली सगळ्यात गाजली काय बघितलीच, मी सगळ्यांत तु बगितल्या असशील. आलायसन बोर्डला.
हा ती भारी आहे. बाकीचे, बघितलेस तु.
कुठली नाही.
पण लुकीन चोरांवरन.
बर बघतो घे, वेळ मिळाला
एक नंबर आहे ती, म्हणजे किती सांगू तुला, तिला आठ का नऊच रेटिंग आहे बग.
हा हा.
ते पण भारी आहे चोरीवरन त्या एक नंबरच्या आहे.
हा हा. चालतय ठेवू काय. हॅलो. हा. हा ठेवू काय.